हॅलो! कसे आहे ताई तुम्ही.
हा मी मस्त आहे, तुम्ही?
ते मी. तुम्ही सांगा कशा आहे व्यवस्थित आहे ना? तब्येत वगैरे कशी आहे तुमची?
मस्त आहे.
हॅलो,
हो मस्त आहे हा, येतोय मला आवाज.
''मी आता ना खिडकीच.
काय म्हणता.
खिडकी जवळच बसली मी आता.
हो मी पण बाहेरच राहिले म्हणजे वा वायफाय. तर वायफाय व हो.
रेंज राहत ना फुल पववर बटतना.
हा, वायफाय असलं कस फुल भेटतो आणि आपल्या नेटच कधी कधी जात ना. रेंज जात मग ते कॉल वगैरे फेल नको ना जायला. मग कॉ असं कार्यावरच काय काम करायचं असलं तर मग वायफायच. यूज करते.
हो का,
हो, ह, आवाज वगैरे क्लिअर येतं ना पण आता समोरच्याना नसलं तर मग. आवाज थोडा बारीक जातो.
हम् हम्, काय म्हणता अजून कश्या आहे तुम्ही ताई.
हॅलो,
हा, बोला ना आवाज येतोय माझा.
हो, येतोय काय करता म्हणलं.
काय नाही बाळाला झोपवती माझ्या.
हो का,
मुलीला मुलीला दोन मुलीहे मला चार वर्षाची मुलगी हे ज्युनियर ला तिला झोपवती ते.
हो का,
काही असो पण मला झोप नाही येत अहो ताई दुपारी मला सवयाच नाहीये.
हो, ना मी झोपते बाबा दुपारची तुम्हाला आता म्हणजे. सवय नाही ना म्हणून तुम्हाला झोप नसल येत.
पण ज्या दिवशी मी झोपती ना त्या दिवशी माझं डोकं दुखतं.
माझं उलटा हे मग. झोप पूर्ण नाही झाली का मला. वेगळंच म्हणजे असं फेश नाही वाटत.
पण तुम्हाला रात्री झोप किती वाजता लागते मग झोप लागते का दुपारी झोपल्यावर.
''मी लेटच झोपते.
किती वाजता बारा एक दोन.
बारा साडेबाराला झोपते.
आणि उठता कधी सकाळी.
लेटच उठते मी''
नऊ दहा.
हो नऊ वाजस पर्यंत उठते.
अय्यो बाबो घरात कोणी काही बोलत नाही का?
नाय कशाला कोण काय बघू.
सासू सासरे.
नाय माझं लग्न नाही झालंय ताई.
नई का
नाय म्हणजे आहे आता लग्न
होणार हाय का लग्न तुमच साखरपुडा झालाय का
हू हा पण लग्न आहे नोव्हेंबर मध्ये
अरे वा काँग्रज्यूलेशन तुम्हाला
हो थँक्यू
आईच आईच्या घरी किती उशीरा उठा कोणीच काही बोलत नाही
हो म्हणून तर एवढी झोपताय नाही तर कुठं झोप भेटली असती
हू
होत कसं कधी पणला काम करा परत दुपारी झोपा
हो ना
हो
हू
कपड भांडे झाली की काय नाही काम म बसूनच असते
माझा पार्लरचा कोर्स झालाय मी घेऊ मेकअप करायला येऊ का तुमच्या लग्नाचा
तुम्हालाच ऑर्डर देते
फ्री मध्ये करल
मी मेहंदी मेहंदी पण काढते मी मेहंदीची डिझाईन म्हणजे मी नवरी ची ऑर्डर घ्यायची ना
हो का
आता नाही घेत संध्या
तरी काय प्राईज हाय तुमच्या इकडे
मी नवरीचे पहिले काय पा जशी म्हणजे परिस्थिती असली तशी घ्यायची मी दुसऱ्यांकडनं
हो का
जास्त नव्हती घेत पण मेहंदी क्लासची मेहंदी क्लास पण घ्यायची मी आधी
हा म्हणजे तुम्हाला चांगली मेहंदी येत असेल
हो मी दुल्हन ऑर्डर घेती नवरीची मेहंदी घेती परत मेहंदी क्लास पन शिकवती मी
चांगलं आहे
पण आता नाही घेत मुलींकड बघावं लागतं ना
हो बरं बर
मुलींचा अभ्यास राहतो म दिल बंद करून
हू आमच्या इकडे म्हणजे घेतात दोन एक हजार रुपय घेतात
बापरे नाही मी एवढे नाही घेत
म्हणजे दोन्ही हातावर पायावर लागते ना काढाव तर मग दोन हजार घेतातच जर ओळखीचे असले ना मग पंधराशे हजार घेतात
हा ऑनलाईन जर कोणी बोललं तर ऑनलाईन शिकवून दिल मी पण आता सध्या मी मुलींमुळ काय केलं मुलींचा अभ्यास राहतो ना म मी क्लासेस बंद केले म संध्या
आ
वेळ भेटला तर सुरू करल म
बर
हम्.
ना आपल्याला पण कायतरी कला आहे तर मग केलंच पायजे ना कायतरी
हो मला मेहंदी खूप छान काढता येता, दुलन ऑर्डर असं वगैरे घेते मी. म तेच म्हणते मी तुमचा मेकअप पण करून देते
मेकअपचा म्हणजे असा ऍडव्हान्स कोर्स केला की बेसिक
वे पूर्ण पूर्ण एक वर्षाचं.
हो का म्हणजे चांगलंच मेकअप करत असशीव तुम्ही. मेकअपचं आता जास्त करून ते खूप घेतात पैसे तुम्ही स्टार्ट केलात त तुम् तुमचच् आपल्या हातात पैसे पण राहतात ना.
चुमत फ्री मध्ये करून दिल टेन्शन नक घीऊ.
तुम्ही एवढ्या लांबून येस पर्यंत मुर्त लागी नई.
तुम्हाला कार्य ऍप त कोणी सांगितलं?
आमच्या इथे आहे ते एक आमजी अशी. नाय ऑफिस नाही त्या म्हणजे शिक्षकच आहेत. तसं त्यांनीच सांगितलं आम्हाला, त्या पण हो त्या पण करतात.
म्हणजे तुम्हाला एक वर्ष झालं करून कार्य ऍपचं.
हो. म्हणजे त्या अगोदर पाासनं कराय घेतला तर म्हटलं बघूया मी पण बोलू करते. तर म घेतलं बोलू तेवढंच आपल्या हातात पैसे.
हम्म.
म्हणजे हा चांगलाचाय आपल्याला म्हणजे महिलांना घर बस ल्या आय न.
तर माजी बहीन बोलली तु पन कर, बोल्लो ठीकंय चल करतो.
हम्म.
तीथना करायला लागले.
होना.
हम्म ती पण करते माझी बहीण पण करते. हम्म. करतात आमच्या इथं म्हणजे असं चार पाच आहेत. त्या करतात पण त्यांचे झालेत आता कॉल पूर्ण, अर्धे आहेत.
अर्धे आहे म्हणजे काम सुरू असेल ना पण.
हो काम सुरू होय प्रॉब्लेम येत ना काईतरी आता खूप लोकं ऍपव काम करतात ना. तर म मधी मध्ये प्रॉब्लेम येतो कधी बंदच होतो. किती दिवस आता माझा ट्रान्स्क्रिप्शनचं त बंदच आहे.
हम्.
म ते तो लोकवणी ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही आहात का? लोकवानी लोकवानी नाही तर त्याच्यावर खूप म्हणजे काय प्रॉब्लेम असला ना आपल्याला कार्या ॲप वर तर टाकायचं मग ते सर आहेत त्याच्यात ते सांगतात की असं असं करा
लोकवाणी ग्रुप, एक मदत
हा म्हणजे हा कार्य ॲप चा च ग्रुप आहे तो
हम्
त्याच्यावर म्हणजे आप आपल्याला काय ग्रुप व प्रॉब्लेम असला ना ॲप वर तर त्याच्यावर सांगायचं म्हणजे स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवायचं मग ते सर आहेत ना काय करायचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करतात हो ते
त्याच्यावर पण खूप मेसेज येतात तर ते सर एवढ वाचत नाही
हॅलो हॅलो
हा बोला
आवाज येतोय, येतोय का ताई? आवाज येतोय?
हा येत येत हो येतं येतोय.
हम्म काय म्हणता?
झोपले का तुमची पोर?
झोपली
हॅलो
हॅलो
काय म्हणता?
आवाज येतोय का?
हा आला आता काय नाही आता माझी पण झोपायची वेल झाली. नाहीतर हा कॉल झाला की झोपते यार.
कॉल नाही करायचा म आता?
संध्याकाळी करूया का?
संध्याकाळी, हा बोला ना ताई बोला ना
तुम्हाला आ हॅलो
नाही जमणार का? आत्ता नाही हॅलो
ठीक आहे एक एक होऊन जाईल कॉल.
तुम्ही एक करा, मी एक करते मग. हॅलो बोला ना ताई
हो चालेल चालेल
हा
मी करते मग तुम्ही करा, मग मग नंतर बोलूया. चालेल, हा एक एक एक करूया अजून.
ठीके ठीके, हा.